हॅलो. येतोय आवाज?
ह येत येत माझं
अ थोडा कमी येतोय ओ,
नाही आहे म्हणजे रेंज कमी आली आहे. आहे मोठा आवाज आहे माझा तरी बघा
हो हो हा हा ते सध्या कस पाऊस समोर आहे ना.
नाही पाठिमागचा आवाज येतोय ओ तुमचा पाठीमागचा आवाज तुमचा बॅकग्राऊंड आवाज आहे. बरं ठीक आहे बोला काय म्हणताय हू काय म्हणताय बरहाईसा हू छान आहे तुम्ही
मी पण,
तुम्ही कशी हो हो हो.
एकदम मजेत आहे. पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्याकडे पाऊस
पाऊस थोडा कमी आहे बघा आमच्याकड तुमच्याकडे,
हो ना. आमच्याकड भरपूर आहे. पंधरा दिवसापासून खूप पाऊस चालू आहे? अ त्याच्यामुळे दोन तीन वेळेस आमच्याकडे पूर आलाय नद्यांना
अरे बापरे. हा
हा खूप म्हणजे आहे चांगला पाऊस चालू आहे. कधी कधी अस वाटतं आता थोडा कमी व्हायला पाहिजे?
तू बस झालास
हो, कारण ना ते हो ना ते कंटिन्यू चालला की मग कंटाळा पण येतो ना. जास्त असावं सारखं बुरबुरबुरबुर
कपडे सुकत नाहीत.
हो सर्वात मोठा प्रॉब्लेम बायकांचा, कपडे सुकत नाही
देव आमच्या इकडे पाऊस नाहीे पण कसं आहे वातावरण तसं आहे त्यामुळे- ऊन नाही आहे.? पण पाऊस नाहीे पाऊस नाहीे. पाऊस पाहिजे एकदा पाऊस पाहिजे. शेतीची कामं राहिली इकडंच्या लोकांची.
हो शेतीसाठी आणि शेती काय सगळ्याच याच्यावर परिणाम होतो ना. शेती दुसरे धंदे पाणी व्यवसाय काही पण असेल. सगळ्यावर परिणाम होतो.... म आर्थिक- उलाढाती पाऊस पडला तरच चांगली होते ना असं सगळ्या गोष्टी.
हो हो पाऊस झाला पण पाहिजे पण प्रमाणात पाहिजे. आपल्या हातात नाही ना. निसर्गाच्या हातात आहे. आता न बघताय ना आसाममध्ये किती पाऊस आहे आसाममध्ये किती पाऊस चालू- किती नुकसान होतय काय आणि त्याच्या उलट आमच्या पाऊस नाही. पाप प्यायला पाणी नाही इकडे जास्त अस होतंय हम्म पाण्याचा तुडवडा. हम्म. तेच चाललंय आसाम मधल बघितलं ना टीव्ही मध्ये,
हो हो बघितलं ना, त्याच्याआधी इकडे गुजरात वगैरे तिकडे पण असच प्रॉब्लेम होता. किती पाणी-पाणी झालं सगळं. आमच्याकडे पण म्हणजे आता चालू होतं ना पुर आला तर बरेचशी गावं पुराच्या पाण्यात ते झाले, सगळ्यांचे काय संसार वाहून गेले.
हो फार नुकसान
म त्यांना दुसरीकड डे राहाव लागलं म्हणजे त्याच नुकसान म्हजे फायदे आहे आणि तोटे पण आहेतच.
शेवटी सगळं निसर्गाच्या हातात बग काय, कुठे, कस कधी काय होईल.
हो निसर्गाच्याच हातात हाय. तेवढी एक गोष्ट आहे, ती माणसाच्या हातात नाहीये.
हा ह ह बाकी सगळं आहे, ते पण आहे खरं हम्म ह. हा हा.
ते जर असत तर जेव्हा वाटलं माणसाला तेव्हा पाऊस पडला असता, जेव्हा नको तेव्हा बंद केला असता.
ते पण येईल काय, ऑनलाईन आमच्याकडे पाऊस पाठवा म्हणून.
हा हा हो ना, नायतर बघा तुमच्याकडे पाऊस नायी ते जर आपल्या हातात असतं तर मी आमचा पाऊस तुमच्याकडे पाठवला असता.
हा म्हणजे जिकड नाहीये तिकड च-चांगलं झालं असतं ना.
हो, पण मग कधी कधी असं वाटतं ना त्या गोष्टीन निसर्गाच्या हातात ते तसच, जे आहे ना चक्र पूर्वीपासून काही गोष्टींच तसच पाहिजे, हो की नाही म हो. आता हे अ जे आपल्याला माहिती असतं, की नायी नायी हे असं होणार आहे म त्येच्यात मजा नाही राहत ना.
नाय मजा पण नाय म्हणजे एनजे माणसल ते माणसाला तेवढी ते जी म्हजे हेच वाटली नसती किंमत. अह! पावसाची किंमत काय ओ हम्.
मग काही झालं त आपल्या हातातहे आता हे आपण बाळ जन्माला घालतो. आता ते पण कळत, मुलगा हाय का मुलगी मग आपल्याला जर माहिती अस पोटात काय हाय, मग ते जन्माला आल्याव एवढा आनंद नायी होत. जेव्हा माहित नसतो, तो आनंद किती वेगळा असतो.
हो हो हो ते पण हाय खरंच हम्म.
म्हणजे प्रत्येक गोष्टीच जे आहे ना पूर्वीपार चालत आलेलं तेच खूप छान हाय.
त्यात माणसानी ढवळाधवळ केली कि मग ते निसर्गाचा कोप होतो, असं काहीतरी म्हणतात ना. म्हणजे अ पण निसर्गाच्या- निसर्गाच्या निसर्गाच्या विरुद्ध आपण काही करायला गेलं की त्याच असं उलट परिणाम होतो अस म्हणतात. ऐकून पुस्तकातलं किंवा अस टीव्ही हम्म.
हम्म, काहीअंशी तसच झालंय मग ते बदल जे होतात ते ना? निसर्गात ते माणसाने ढवळाढवळ केल्यामुळेच झालय सगळे.
आणि ते काय म्हणत, होते ना आधी तुम्हाला म्हणजे मी ऐकलय की त्याचा पाऊस पाडायच काय म्हणायचं, ते मला आता आठवेना. पण असं ढग निर्माण करायचे, कृत्रिम पाऊस.
कृत्रिम पाऊस हो हो हो म्हणजे, तो पण प्रयोग करून झालाय.
हो हो माणूस आता चंद्रावर पोहच नाही आणि म्हणजे प्रगती करतोय पण निसर्गाच्या विरुद्ध काही केलं कि ते जरा त्रासदायकच होत आपल्यासाठी असं
मग त्रासदायकच असतं ना कोणतीही गोष्ट त्रासदायक दायकच आहे पण मग त्याचा परिणाम एक तर सर्वसामान्य आपल्या सारख्यांवर पण होतो ना काही गोष्टींचा
हो हो
हा जे चक्र चालतंआलेलं आहे तेच चाललं पाहिजे.
तेच आहेच कारण त्यामध्ये आपण हे केल्यामुळेच निर्माण होतात प्रॉब्लेम्स नमदी हम
मग कोणतीही गोष्ट असती त्याच्यामुळं मग हे असं तिकडं पडायचं तिकडं खूप पाऊस पडतो खूप लोकांच नुकसान होतं. आणि नंतर आजार पण पण वाढतात ना त्याच्यातनं त्याच्यातनं खूप हानी होते.
आता म्हणजे मी आसाममधली न्यूज ऐकलेली की बाबा ती प्राणी त्यांण वाहून आलेले आहेत ते तिथंच पडलेत. आपल्या म्हणजे माणसांच्या बॉडया पण अशा पाण्यात वाहून येऊन मी टीव्ही मध्ये बघितले ना म्हणजे न्यूज मध्ये ऐकलं. तर त्यांचं काय म्हणणं आहे की ते उचलून कुठं त्यांना हे करायचं कारण सगळीकडे पाणीच पाणी त्यांचं म्हणजे अ जमिनीत जमिनीमध्ये हे करण्यासाठी पण जागा नाहीये असं पाऊस त्यामुळे ते असं सांग क्रमिक रोग निर्माण सांक्रमिक रोग निर्माण होतील ही भीती आहे तिकडे आता म्हणजे कुजणार ना प्राणी सगळे खुजून हे होणार म्हणजे त्यामुळं
आणि किती वास आणि दुर्गंधीन आजार तयार होतील त्याच्यापासन
हा ती भीती आहे तिथल्या लोकांना आता म्हणजे करणार तर काय निसर्गाच्या पुढे हात टेकले काही करता येत नाही कारण सगळीकडे पाणीच पाणी कुठं त्यांचं म्हणजे अ म्हणजे बॉडी हे करणार जमिनीत असं
हा त्यांना त्यांची विल्हे वाट कशी लावणार ते एक तर जमिनीत गाडलं पाहिजे किंवा मग जाळलं पाहिजे ते काहीच नाही करता येत असेल त्यांना
काहीच पावसामुळे काही करता येत नाही. आणि असं म्हणजे प्राणी अशे म्हणजे हे झालं की भाऊून येतात येतात. प्रत्येकाच्या दारात असं ढीक पडलाय असं असं टीव्हीत दाखवत होते. की असं म्हणजे ते मृतदेह किंवा आता म्हणजे बॉडी सगळ्या दारातून वाहत वाहत दारात येउन थांबल्यात तेनं ती असं वास वास येतयं तेंचा असं
हो किती म्हणजे वाईट वाट वाटतं ना ते असं बघून
हम्म बघून वाईट पण वाटतं तर किती जणांची घरं तेन पडलेली तरी बघून इतकं वाईट वाटतंय बापरे. काय करायचं?
हो ना.
ती हे ज्यांना माणसं हे करतात सगळं माझं माझं माझं आणि क्षणात सगळं निघून जात.
हो ना काही वेळ पण नाही लागत.
नाही नाही नाही वेळ पण लागत नाही ते खरे बघ बघून कितकं वाईट वाटतं काय करनार काय करू पण शिकत नाही पुढे.
हां आता आपल्यासारखे काय करणार ये ते फक्त इथनं लोक क देतात मदत खाण्यापिण्याचे ते पॉकेट वगैरे ते पार्सल करतील पाण्याच्या बाटल्या हे ते पण बाकी नाही करत ना कोणी एवढं काही तर सरकार पण नाही करत आर्थिक मदत
आणि किती म्हणजे अ हेज्यान आपण घर बांधलेलं असतयं आणि सगळा संसार असा पाण्यात वाहून गेला. इतकं वाईट वाटतं बघून. त्यांना पण खाऊ खाऊ खायला म्हणजे कपडे आता देऊ शकतोय पण त्यांची जे स्वप्न असतात म्हणजे अ म्हणजे हे ज्यानं घर बांधलेलं असल ते पाण्यात गेलेलं बघून वाईट लोकांचं अशी बिल्डिंगसच बिल्डिंग को कोसळत होती खाली. हो. तीन मजली बिल्डिंग.
हा ना त बिल्डिंग कोसळले म्हंटल्यावर विषयच काय राहतो तिथं पुन्हा कसं बांधणार ते सगळं.
काय आणि आता काय हे सगळं महागच आहे अवघड महागच आहे सगळं.
हो ना पुन्हा उभं करणं शक्य नाही ना.
ह आणि त्याच्या उलट तिकडं आमच्याकडं आ म्हणजे पेरणी केलेले उघवून पण येणार झाले पाऊस नाही काय नाही. शेतकरीे तरी कर्ज काढून कर्ज काढून शेती करतो बिचारा.
हो ना कसं ना इकडे पाणी नाही तिकडे खूप पाणी.
हा. आणि जस ज्यांना हवा आहे त्यांना पाऊस नाही आणि दिला तर इतका देतो की काय त्याचं काय हेच नाही लिमिट.
नको नको वाटत असं.
त्येनं त्यांनी पण त्यांन पण नुकसानच होतं ना शेतीचं पाणी भरपूर झालं तर शेतीचं नुकसानच आहे.
हो जास्त असलं तरी नुसकानच ये.
पाणी नसेल पण नुकसान. चालतंय.
कोणतीच गोष्ट चांगली नाही ती आति पण नको कोण
हम हम्म.
चालेल तुम्हीयं ना हां कॉल करा मला तिकडनं आता. चालेल चालेल.